हम जमलं वाटत. हम
होतंय हो धाडस केल्याशिवाय कसं कळायचं ते सांगा हम
ते झालं श्रद्धाचं बोलणं श्रद्धाला म्हटलं तुला मी आता करतो. रात्री तिच्या माग लागलोलो मी तर ते भाऊजी म्हणायला लागल्यात मला नाही ते कामाला लावशील
हो म्हणजे काय म्हणाय लागल्यात करतो. हम लई शाना हाय आता तो बोलला काय ही बोलली काय माहित.
नाही ती रात्री म्हणाली मला तुम्हाला काय ताई बोलता येईना म्हणून मी म्हटलं मी कामात हाय उद्या सकाळी हे ऑफिसला गेल्यावर बोलूया म्हणून तिन आता मला फोन केलती म्हणून ती मला बोलली की की असं असं हे बोलाय लागल्यात नाही त्या कामाला मला लावशील मी काय माझी काय परमिशन नाही ह्याला त्याला म मी म्हटलं आत्ताचा टास्क करूया म्हटलं बघूया तर म्हटलं हुंतंय
हम हम आव आता बघा तुम्ही दोन हजार तुमचे केलेले एक टास्क करा.
ते भाऊजी भाऊजी म्हणाय लागल्यात त त्यासनी काय फायदा आहे. तुमच्या बोलण्याचा त्यांना काय फायदा हाय
जाऊ तिकड म्हणा आता बोलण्याला कोण पैसे देतय तुम्ही म्हणा असं बोलत बसल्यावर प्रत्येक जण विचार करत बसल्यावर कसं व्हायचं सांगा ज्याला गरज आहे ती करत्याती
मी म्हटलं बाई आम्हाला पाहिजे झाल्यात आम्ही तर करतो तुम्हाला नसल म्हटलं म्हटलं आम्हाला हाय म्हटलं थोडी व हा टास्क होऊ दे म्हटलं मग तुम्ही हे व्हा म्हटलं.
होय नय मी पण आता तेच करणार हाय कारण प्रत्येकाला फोन करून कन्व्हिन्स करायचं होयच की करण कसं हाय प्रत्येकाला कन्व्हिन्स करत बसायचं म्हणजे अवघड होतंय कोणाला पटतंय ते नाही पटतंय. असं होत की नाही.
होय.
हम, प्रत्येकाच्या माग लागायला राहतं आता ही कसं आहे बघा टाक्सचे दोन हजार रुपये. आणि आपण वरती कॉल केलेला आपल्याला एक हजार रुपये दीड हजार रुपये आपल्याला मिळत्याती. चार हजार रुपये घर बसल्या मिळत्याती. आता माझं काल चार हजार रुपये झाले होते.
किती दिवसात?
कुठं? काल आता मी केलं क नाही. माझं एक टास्क झालं. मला साडेतीन हजार रुपये भेटली ती.
एक टास्क झाला म्हणजे किती झाले वीस कॉल झाले तुमचे.
हो झालेत की.
झाले.
झाले की, माझ्या मैत्रिणींनीना लावले होते. असं होतंय ना, आता दोघी जवळच्या मैत्रिणीे आहे त्या
हम्म,
त्यांनी आपलं केलं. आता त्यांनी नंबर आपण पाठवून दिलेत बघा. खरं तर ते धाडस आपण करत नाही अनोळखी नंबरला फोन करायचे.
होय. उगंच आपल्या मुळानी हेे वायचं असं वाटते. हिनं सांगितलं तिनं सांगितलं.
हम्म, त्या म्हणु काय अ लई पण मैत्रिणीशी बोलून पण चालत नाही. नाहीतर कसस ते रेपुटेशनवर परिणाम होत. होतोयना आता नवरा नाहीये म्हणून हे करा लागली अशी असं होते ना.
होय होय बरोबर आहे.
अगदी जवळच्या मैत्रि त्रिणी आहेत माझ्या. दोहीनिल वगैरे ह्यानाच मी केलं. म त्यानी अगदी त्याचा झिरो बॅलंसस हा, तुये कोल्हापूरच्या एक दोघी जणी कि रे बाबा नाव काय म्हणणारच नाही. त्या मला असा ये, क्लोज आहे त्या. मग कसं होऊन जाते ना, आता कसं गेलं की बाई.
हम ह, माऊ पण गेल्या जरा सकाळ सकाळी जरा कंटाळास करा लागलीया नाही म्हणती मग जा तयार होती. असं झालंय. उन्हाळा मग शेवट शेवटला होईन.
पोरं कंटाळतेतच की, आता डुगू पण नाही म्हणणार डुगु पण नाही म्हणत होता. तर तोंडी परीक्षा आज मराठीची.
आज आहे काय? तिजी नायाये कुठलीस पण अचानक घेतेत नी काय पण अचानक
हम, सरप्राईज टेस्ट घेत्यात अचानक. मग सही कराले लावतेत काय तुम्हाला कागदावर?
नाही.
यांना टेस्ट घरी देत्यात सह्या करून. ते सरप्राईज दिलेले आहे. आमच्या सह्या लागत्यात त्यांच्यावर.
नाही तसलं काही सही वहीचं. ते सेकंडला गेल्याव करत असतील बहुतेक.
काय माहिती आता, ह्यांच्या सरप्राईज टेस्ट घेतल्या ना आता काल
हा हा,
मग ते आम्हाला घरी पाठून दिले होते. सगळ्या आउट ऑफ
होय का, मार्क सही सही करून द्यायचं पेरेंट्स नी.
मग ते काय सगळी ह्याला काय पैकीच्या पैकी. त्यामुळ काय हं माज मराठी जे ऊरलय मेसेज आलता ऊरला आहे म्हणून तयारी नाही या. उद्या काय राम नवमी च सुट्टी असल
उद्या कुठे उद्या गुरुवारी आहे हो ते. उद्या गुरुवार आहे नाही ते हे आहे. नव्हे हिचं तर माऊचं आयटीचं आहे प्रॅक्टिकल.
होय
सव्वीस तारीख दिलीय नाहीय उद्या सुट्टीवतील उद्याची कॅन्सल केली.
कारण नाऊ म एक नॅशनल हॉलिडे आहे ना.
तिथं तर बगा आता तर ग्रुप वर मेसेज मध्ये आलेला आहे सव्वीस तारखेला आयटीच प्रॅक्टिकल आहे आणि कुठली तरी टेस्ट आहे. असं असं हा आले. तारखी सहित आले नाही त्यामुळे मी म्हटलं रामनवमीची सुट्टी काही कॅन्सल केली काय.
नॅशनल हॉलिडे आहे ना राम रामनवमी. हेला सुट्टी असस्तेच
हम्म असु दे बाई तेवढी जरा. चटणी होय झाली का येथे आता संध्याकाळन तयार होऊन चटणी. होय
पापड झाल्या कुरड्या झाल्या चटणी झाली झाल....
श्रध्धान पण आज मैत्रिणीला घेऊन कुरड्या घातल्या वाटतं
हम हं हं
ती न तिच्यात जाते ती तिच्यात जाती
होय जरा ते असतेय ओ बाहेर- बाहेर आले कशे सगळे आपलं गाव सोडून आलेत त्यात ना त्यामुळं ओळखी पाळकी नसत्यात त्यामुळे अशाच ओळखी पाळक्-
नवे श्रधा तिच्यात जाती हो घालायला म ति तीयात आली ना अस्- त एकीमेकीच्यानं होतय नई हम्म होय
ऊण नाई ना म तीथं टेटस
नाई कुठं घरात आधी सुकवत्यात वाटतं नंतर मग ऊनाला नेऊन आपलं ठेवत्यात
खर ऊना शीवाय कुट्- कुठं काय कळ
होय होय मनुनतर शाबुपापढ नेली
हम्म अन् ते वाळलं का
वाळलं कि काय वरती टेरेस वर लासला आपल्या शे शेवटच्या यायला काई कमी लागते सकाळी आम्ही उठून लवकर हे केलं घातलं शनिवारी सकाळी घातल संध्याकाळपर्यंत न्यायसख न- तर र रईवारी गेलीत ना ती
हम्म खटकडीत झालं असल उन्हात
हं तिनं तिथं घातलेलं शाबूपापड ते काय झालं म- ते मध्ये काळ काळ स्पॉट त्यात झालंत त्यामुळे तीनं अं नाई ती काही वेगळं तिला ऊनच मिळालं नाय म्हणाली काळ- काळ स्पॉट पडल्याल त्यात मग तिन इथ येऊन ते उन्हाला लावल पण त्याच काय ते काही गेल नाहीत म्हणून तिला म्हटल मग आण बाई आता घालूया दोघी म्हणल इथ. आता इथ घर आपल्या घरात इथ करायच म्हटल तर आहे पापड.
आहेत काय माझ नाही शॉप. तुझच नव्हत खर मागच्या वर्षी काही करायला मिळालच नाही ना शाबूच मला.
नाही व्हय.
नुसत उडदाच आणि सालपाप पापड्या तांदाळाच्या आणि चटणी आणि कैरीच यीऊन मुरत घातलेल होत. तेल घालायच म्हणून आठवड्याला मसाला बीसाला सगळ जवळ जवळ दोन किलोच केल होत म्हणल सगळ्यांना द्यायच पण होय मसाला घालून सगळ. फक्त तेल कस चार चार पाच दिवसांन घालत्यात ना आठवड्यान थंड करून. आंब्याच्या ह्याच्यात दोन किलोच लोणच घातल होत आमीठठा पण घरात. केलेला आवडायचा सगळ फिकून दिल. आणि आपण आमच्या बायांना आवडते ना त्यामूळ मग म्हटल सगळ्यांना का त्याच्या बरण्या घेऊन सगळ्यासनी पाव पाव किलो अस द्यायच. म्हणुन मी त्या ह्यान केल्याल होत तुम्हाला थोड श्रद्धाला द्यायच ह्या तिघीसनी द्यायच. च अस अस. अस ठरवल्याल होत म्हणुन मी जास्त घातल्याल होत लोणच कशाच काय गेल. फिकून दिली बरणी सगळी मग आता एवढ्या दिवसात दोन तीन महिन्यात बुरशी चढली.
होय की होय कोणी ग बाई फेकल मग ते.
सारीका ताईंनी.
हां हां हां ते कस असतय माहितीये का दिदी लोणच घालायला पण बघाय लागतोय शुभवार वगैरे.
शुभ वार बघूनच घातल होत वार बघूनच घातल. त्याचा तो नाही नाही आता पहिल्यांदा घालत होतो मी किती दिवस झाल घालत होतो. तिथ घालतच होतो मग कुठ पहिल्यांदा घालत होतो. आणि ते डेट बीट नव्हती काय नव्हती मोकळ होत ना. लोणच घालताना पण बघाय लागतय ना. आंब्याच लोणच फोडी करून चांगल त्याला सगळ हळद, मीठ, मसाला त्याला सगळ लावून करून अगरबत्ती लावून धूप, दही ते तस मी लोणच करत होतो आई सारख. हां ते पूंक हे करून आता काय करायच वाटतयच की. कुणाला का होईना.
होय
आता पुन्हा वाटत होत असत तो तर पॅकिंगला लागलो असतो. कारण आम्ही दहा वर्षाच्या ह्याच्यावर जाणार होतो ना. होय ह्या महिन्यात सगळ आवराआवरी करून कदाचित पॅक किची तयारी कराय माझी सुरू झाली असती. अस ते वाटतयच की. नाही असते तर गेलो असतो. शॉपिंग, पासप बोर्ड, व्हीजा माझा गोंधळ उठला असता एकटीचा सगळा.
होय आम्हाला सांगितल असत सा आणि अस चालले हे. चालले आता ती कराय लागलोय बघा हे कराय लागलोय बघा आम्ही जाणार आहे.
होय दोन तीन किलो चटणी करून हे करून सगळ. घेतलं असत काय असतं, स्वप्न असत्यातचं कि माणसांची काहीतरी.
होय
मी मागच्या वर्षी त्यांना बोललो आता पुढल्या वर्षी तुमचा गोंधळ उठलाय पुढच्या वर्षी मा गोंधळ उठनार तर आरे म्हटले तुझा कसा गोधंळ उटेल? माझं तर तिकडे जास्त गोंधळ उठणार डुग्गु चऍडमिशन मला घर व्यवस्थित बघितलं पाहिजे. जे चिमण्यांला सांगून जवळजवळ कारण आम्ही दोघं जण फ्लॅट जवळजवळ म्हणजे ते आलेले घागरे. त्यांनी हे चिंमण्या हेना म्हणत होते त्यांचे मित्र सगळे.
दादांना?
होय चिमगयां.
चिंगम्या अगं बाई ते पण घागरे पण चिंगम्या म्हणतं होतीत.
हम्म घागरे चिंमण्या म्हणायचे फक्त. बाकीचे नव्हते कोण नितीन भाऊजी आणि होय खूप क्लोज अजूनही डोळयात पाणी येतं त्याच्या.
येणार की हो होतेच दादा तसे म्हणल्यावर
नाही ते ते पण आहेतसच भाऊजी स्वभावाने म्हणजे कधीचसं अ कोन दुसरं नाही ह त्यांचं पण आई व त्या वर्षी तर माझा बड्डे मुद्दाम तिकड बोलून आम्हाला मुद्दाम घेतलं. आणि माझा बड्डे तिकडं केला त्यांनी केक वगैरे आणू इथ आमच कसं क्लोज रिलेशन आहे ताई म्हणली त मी परत आलो की चार दिवस तुम्ही वहिणी आला पाहिजे मी नेहायला येतो.
कुठं?
त्यांच्या गावाला तिकड ते आता येणार आहेत ना रिटर्न कायमचेच.
हा हा हा
मग ते पण घर आता ते ठेवा. पल दहा
यायचं जाऊन बोलावतात तर यायचं जाऊन त्यांना मान द्यायचं बोलावतात.
हं नाही येणार आहे की ते आल्यानंतर जाणार आहे की ते येऊ देत की इंडियामध्ये परत येणार आहेत मग तेव्हा आल्यानंतर म्हणाले चार दिवस तुम्हाला घेऊन जातो.
हां
ग तेवढं झाला आता ते कसं आमचं आहे रिलेशन तसं
होय
तर इथं कसं सिंगल सिंगल राहत होतो तिथं आता कस त्यांची जॉईंट फॅमिली त्यांचे भाऊ आई एवढी सगळी एकत्र ती जरा वेगळं पडतंय ना सगळं असं त्यांची आई पण आहे. हं त्यांच्या आई आई वडील आले होते तेव्हा आम्ही जेवायला पण बोलवल होतो.
होय काय मग त्यांच्या आई वडीलांची आहे ओळख म्हणा.
की ओळख आहे तसं काही नाही ओळख आहे तिझ्या आईवडिलांची तिझ्या माझ्याच नाही- नाही तर ही त्यांच्या आई वडील आलते तेव्हा आम्ही जेवायला बोलवलो होतो की. त्यांच्या तर तिनं सगळं करून, वहिनी कॉल कट करा आता दहा मिनटं झाले आता परत करा.
बरं बरं.